पाय वरण पशी ठत होते हॅलो हां. बघीतलं का?
आवरलं कायचं आता हे, तिकडं जायचं आहे ना.
हाता काकू आम्हाला म्हणे, भाकरी कायलान उजम म्हणे निसत जेवाला कण येत बई बाटरलं ना काही, आता काय करा काय माहीती, मला एकदा गावात जायचंय जरसं.
काय कराचं?
ते बाळायचे ते कपशीचे वॅगे ऑनलाईन करायचे.
आता का जाईल बोलले मी
हम्म.
त्यांचा ठेवला तुम्हाला लावला.
हाव का. ह पात
हा.
त्याच्यात नाही ते जुने कागदय, हां. मंग तेच ना, मी मनलं त कालमाला ब विचारलं होतं निलीमाला, तर ताईला विचारलं नाही त्या अरचन ताईला तर त्या म्हणे टास्क येईल, तेवढे पूर्ण केल्या श ग पुढचे टास्क येतस नाही, म्हणजे य काय अव सारे का कागदं? हम्म आमोल कागदा निट पाहत नाही ना हड त्या
हम्म्म हम्म.
सहकल ते जती वई
तुमचा झाला स्वयंपाक?
सायपाक आता तिकडं जाायचंय त्या सळं जेवाला.
कुठं?
तुमच्या तिकडं.
हा.
आणि नऊ पोळ्या, रात्रीची काळी शेव भाजी किली दीदीनं.
हम्म.
हम ते तसच पडेल होत.
कोण?
का रात्री जेवण केलं नाही? जेवणा आणि गेलं हा. ह सही कुठं करायची आता. दिल ना तुला जायचंय का भाकरी खायला?
भाकरी कराला माही सासू जायले पोरगी झोपली म्हणलं धुन बिनं धुण टाकू ऊन पडलं मस्त बाहेर.
झालं का? हम हा बाई आमचं धुन ना काही वाळ काही आता धुतलं म्या घरबट सरबट.
हम्म हम्म
पुजा मग तेच ना आवरलं का पटकन आवरत ग का सकाळी धुनं वाळत नाही तर धुनच नाही वाळू राहिलं.
तेच ना मग
लईच लगी हे होऊन राहील. ऊन पडानी काल दिवसजण आता असं काळभंगरा आवं उठल ना आता कधी स्वयंपाक होईन बाई. त्यांना पत्र कुठं करूल दे.
काय माहित बाई कुड करून राहिली आणि काय करून राहिली.
तेच ना
आता काण पावसाचं काही सांगता येत नाही ना वातावरणा
एका अर्धा थेंब बि येऊ राहिला ना.
हाव ना तुमचे किती राहिले कॉल मग?
तुला केल्यावर अजून दोन राहाते.
पटा पटा करून घ्यायचे ना मग.
अगं रात्री तुला फोन लावला.
मला नाही आला रात्री तुम्ही काल सकाळी लावला जणू
हा सकाळी लावला होता.
काल सकाळी करेल तुम्ही तर त्याच्यानंतर मला ध्यानच नाही. मी म्हणलं सकाळी पाहिल्या म्या अ म्हणलं आता करीन नंतर तर अजून म्हटलं बाई मला काय वाटलं तुम्ही माझ्या सासू साठीचं केला का अनु कामाला हे सांगा पण म्हणलं पाऊस चालु ये.
नाही ना आम्ही काल खुलताबादला गेलो तो कागद नाव काढून तू करत. ते मायी मीटिंग होती काल मग खुलताबादला गेले खुलताबादहून आले आणि पाऊस चालू झाला वजून सरलं का घरी आली मीटेंगला मग गेला टाइम निघून पुढं काय झालं आमच
कुठं शी राहती मिटिंग?
तर नगरपालिके पाही
हाव का?
हा मग ते असचं हिंडून हिंडून कुठं काम होत.
हाव बाई
हम्म त्याच्यान चालु राते एक ना एक एक ना एक आवरत नाही. कामाना तर जसं परेशान केलं.
काम चालूच राहतात बाई
हा तेच ना तोय किती आलतील पैसे?
दोनशे सत्तावीस रुपये.
दोनशे सत्तावीस रुपये आले का मालने टाकलेत आहे ना अजून. पेंटिंग मध्ये ठेवले म दोनशे हातो आहे आणि ते दोनशे सत्तावीस रुपये मलावी.
आले नाही का? माय फोन पे ला आले पैसे.
मला आले नाही पेंटिंगला टाकले. ते अंकलचा फोन पे नंबर दिला होता ना. तर ते फोन पेचा ते माझा नंबर हि आड आला आणि तो नंबर दोन नंबर चालत नाही त्याला मग त्यांचा फोन पे कट करून अडचण ना माझ पासबुकला जोडून दिला त माग आली मला दोनशे रुपये आता तर आणि दोनशे नाही पहिले दोन हजार मधले एक रुपय बी नाही येले
आत्ता शिकाली
आत्ता अशी दोनशे रुपये आली त अं मागशे वेळेस
हे आली भीथर जाऊून त तुमच्याकड नाही आली
तीन वार झालं तावा नाही माझा अकवंड आले होते तीन वार चालतावा आले होते आणि आता दोनशे सत्तावीस रुपयेच दाखवून राले
हाव का?
हम्म हम्म
ये मा..
हा तुला टास आली एक दुसर्या आता
नाही नाही नाही आले आजू पैसे नाही आलो
पुढच्या हप्त्यात येईन बहुतेक आता
काय माहिती पण माझ झाले ते शिवा पूर्ण झालं मी तर आंटी मी कोणाला बोलले बी नाही
ते आ बटनवरर दबलं असत ना त्याच ऍट झाला असतं एवढं वात पाणी आलं का तुलाथ लक सांग हम्म नाही बाय फोनवर फोन करून बी होई नाही आहे ना नाही
होव ना.. मला तर माहित आहे नव्हतं तुही मला सांगितलं मला माहित झालं ती
हा..
मी आता चेक केलं तर मला आठ अठरा जुला दोनशे सत्तावीस रुपये आले त्यांच्या फोन पे ला त्या चेक के फोन पे ला जाऊन तो म्हणे हा येईल मला
अ ना येची तर हे उरल हम् सीमाचे पैसे फोन पे वरुनच उडून चालले
कोणत्या बंदच ठेवायचे
आता जावाचे
हा त्यांचं का खरंय त्यांचं नका ऐकू तुम्ही त्यांचं काय त्याचं काय ऐकू
ते कानुबाई हे म्हणतात मला अं हा तीच म्हणे काल पूजाची सई आहे ती त ती म्हणे का
मीटिंग होती का
कर्ज प्रस्ताव भरायचा आहे ना त्याची मीटिंग होती.
हाव का
हम्म त ते येऊ राहील ना काल बायाला कर्ज घ्यायचंय ना.
हा
त्याचे
हाव का
हम्म
कोणाला घ्यायचं आहे?
सगळं आम्ही आर सी टीची ट्रेनिंग नाही करेलय का त आम्हाला सगळ्याच घ्यायचं ना चौघीला बी.
हाव का
सगळ्यालाच घ्यायचंय.
आ
हम्म आमची आर सी टीची ट्रेनिंग झालेली आहे, मग कर्ज मंजूर होईल ना आम्हाला.
हाव का
हम्म मग आता तेवढं तेरा दिवस गेल मग त्याचा काही फायदा झाला पाहिजे ना.
हाव हाव
म त्याचात काही फायदा झाला पाहिजे ना.
ट्रेनिंगच एकच दे हम्म
एवढं फुल झालं. ते वातावरणान बिन लगे बरफ चिटकून गेला माळवला.
फ्रिज आमचं तर बिघडलं न बाई
लगे असं लगे माग खराब झाल पुर बरफ बरफ झाला लगे वांग्याचं निसत बर्फच निघू राहिला.
अग मग त्याला तुम्ही झिरोवर नाही करेल का?
मंग वाता वातावरणावर राहतं आंटी ते वातावरण जसं असलं तसं लागतं त्याला. आता लक्षच नाही माझ्या आता वातावरण थंड आहे ना.
हा आम्ही झिरोवर ठेवतो बाई वातावरण असं असल्यावर अन त्याच्यात बी आता असं झालं ते खराब झालं.
हा
करंट मारू राहिलं आणि हे पोरग घरात येत खेळत न त्याच्यामुळ आम्ही हेन चालू नाही केलं म्या म्हटलं ते भास्कर जर धक्का लावला करंट बसला तरी कमी आफट काय ते वरच ठेऊ राहिलो आम्ही माळवजा आत आणू नाही राहिलो अन वरच ठेवू राहिलो.
हाव का
खराब होत त
हा बाई
हा, जाईन म्हणलं खराब होऊन र काम अता. पण मग ते पोरग काय येत आलं, फ्रीजलाच झटत फ्रीजलाच खेळत. आज, आज पळपा ना करता फ्रीजला जाऊन लट करत ते, मग करंट-कुरंट बसल हे झाल
मी करीतच नाही, मी त्याला हेच नाही करीत हातच नाही लवीत.
तुम्ही आता आजच्या नाही, कॉलपुरे करून घ्या.
हाव ना मी आता कॉल तेवढं एक थोड्याना आता गावात चालले मी, मग निलीमाला लावते.
हा.
अन, निलिमाला करी. एक कॉल, आणि मग एक दुपारच्या वर तुमचा आवरला-बिवरलं की एक सुवर्णा ताई लावि, नाही तर तुला लावीन. होऊन जाते, मग आज दोन तर राहते आता. आता हे डेम भरलं नाही हे, पूज्याच्या वावरात? ते कृषी खात्याचे.
हा.
मंग, ती एक झालं पण आता गावात जायचं आल.
हो का.
हा, मला आता गावातून जाऊन या एकदा. अन म भरा म्हणलं. ते तसं आवरत मग पटापट हे बी शेतीचे बी काम आणि ते बी काम मला जर सोबत जरा आले म्हणले दैन होती मग कपशीले बाध वहिले याच्यामुळे अं कोथंबीरीच उपटली पोरीन
अन कपशी टाकली होती कोथंबीर
हा म्हणजे आधी कोथंबीर होती अन त्याच्यात कपशी लावली होती हम् ती उपटली पोरीनं
मग
ते समजत नाही ना उपटाला कस उपटा काय उपटा पुरी काय करता गरबड सरबड उपटीत्या
हा ओ आता लेकराला तरी काय बोलून फायदा हाय
हा त्याच्यामुळे म्हणलं आता हाय ना थोडी बांधून देते स्वतः क वाहिनी त्या आणि ह्यात ते बंगल्यावर यायचं म्हणल्यावर मग हे काम होतं घरचं गावात करायचं जायचं
हा तुमाला सगळ्यांना सांगितले काय बंगल्यावर?
हम्म ना चूलीला खाणार कोण नाही आम्
दुसरं भी न वरण पोळ्यावाले
हय का नाही नाही
ह ना मग असं म्हणी बाई मला काही माहित नाही बरं का
ये रे त्या म्हणे खाणारे पिणारे सारे असे म्हणल्या काकू
अं
हा पण मग आता काय माहिती? ते एकदा गावातून येते जाऊन
हा
हम् ठूउ का मग मी करते नंतर झालं.
हा कट कराव.